आला ना आवाज?
हो, हो, हो, आला आला.
लागला म्हणजे, असं लागलं लागलान मध्ये नाही लाग एक एक उचलला जात नाही ओ, कॉल. आणि तो लगेच सबमिट होतो ना, करावाच लागतोय तसं पण हम्म, न बोलता पण. हम्.
तेच ना जरा हे मुलांची अ... व्यसनाधीनता किंवा बेरोजगारी मग याच्यावर याच्यावर बोलू मग आप पण म्हटलेच आता हां, तुम्हाला काय अनुभव येते? तिकडच्या मुलामुलींचे असं तसं
हम्म मुलं हल्ली ना ना एवढे व्यसनाधीन झालेत आणि मोबाईल मुळे एवढे मुलं बिघडलेत.
विकृत पण झालेत.
विकृत पण खूप झालेत त्यांची वृत्ती अशी म्हणजे अ
नजर, नजर सतत वखवकलेली असते. कुठल्याही मुलीकडे बघताना. बाईक बाईकडे बघताना पण ते पोरं असे बघतात की आता कधी हिला आमी
वयाच ही काही भान नाही राहिलं ना आताच्या हल्लीच्या पिढीलाया. वय झाले. सन्मान करायला पाहिजे. किंवा मोठ्यांचा आदर करायला पाहिजे. हा विषय तेच नाही राहील जरास. खूप मुलं आता व्यस वेदनाधीन आशे झालेत ना. तुमला आता कालच एक उदाहरण सांगते. म्हणजे आमच्या इथे घडले. तीसच वर्षाचा तो. तीस वर्ष वय. दारू पिऊन पिऊन एवढं म्हणजे ह झालं ना त्याने. आणि काल त्याला अटॅक आला. गेला तो. दारूच्या नशेतच पूर्ण फुफस. वय किती? त्याच तीस वर्ष फक्त. निवळ वेसणानि ना बा सगळे वेसण. ते गुटका खणार. दारू पिणार. ऐक ऐक येकायच नाही वडलांच. आणि बघायला आता गेले होते मी. परवाच्या दिवशी. आमचे माांनलेल्या मित्राच्या हच्यामध्येच म्हणजे, मैत्रीिण म्हणजे ती आहे ना मैत्रिणीचा भाऊ. तीचा मुलगा भावाचा मुलगा.
अच्छा हां हां.. हा हा.
एवढा हट्टी ना तो. म्हणजे असं का वय तर काहीच नाही पण दारू पी तो एक जुगार खेळतोय. काय गुटका खातोय. सगळं तो वडलांना बुलेट मागत होता. साडेचार लाखाची. तेन दिली नाही म्हणून औषध पिला तो.
अरे बाप रे.
औषध पिऊन तो दावाखान्यात ऍडमिट होता. त्याला बघायला गेलं होतो. त्याला बघायला सुद्धा घरातल्या लोकांची इच्छा नाय बघायची. असली म्हणजे त्यान जी घरातल्या आई वडिलांचं तर काहीच नाही. म्हणजे कुठल्या च नात्याचं त्याला काय घेण देणं नाही. हा. एवढ्या हल्लीचे मुलं हे झालेत ना. का बघायलाच नको त्यांना. नाही आहे. की नेला ना दावाखान्यात लगेच ऍडमिट. आय सी यू मध्ये होता. काल बाहेर काढला त्याला. आय सी यू मधून.
तरी याच्यावरन तो सुधारणार नाही पोरगा.
आणि काय पाहिजेले बुलट. वडील बघायला गल तर शोरूम मध्ये कामालायात. कुठून बुलेट देणार हेला? चार साडेचार लाखाची.
म तू कमव तू घे ना. स्वतःच्या हिमती वर घे मग.
हो कमवाव ना. शिकाव आधी. कमवावं नंतर घेवा ना. काय करायचं ते? म्हणजे हल्ली विचार करण्याची त्यांची वृत्तीच नाही राहिली. मुलांची काही मनात येईल मनात स्वतःच्या येईल ना. ते करतात मूल सगळ. आणि मागणी काय करायची? आप आपल्या आईवडिलांची परिस्थिती आहे का तशी? त्याच्यावरूनंत ठरवावं ना मुलांनी म्हणजे अस. खायची पंचाईत.
मित्राला हाय म्हणून मला पण पायजे, मग काही करा तुम्ही.
हो. त्याच्यावर म त्यांनी, खूप अगदी, मुलांच आता हे तरुण पीढी तर एवढी बिघडली ना, भयानक आहे. हम्म, मुलंच नाही. मुली पण आहे त्याला कारणीभूत. मुलं मुली पण आहेत काही.
मुली, प्रश्नच नाही की, ही पिढीच बिघडत चाली.
म्हणजे, असं आपण मुलं बोलू शकतो, पुढे दोन पावलं मुली बनवतात हल्लीच्या ह्याच्यामध्ये.
दोन पावलं काय, मुली जास्त चाप्टर आहेत मुलांपेक्षा आता.
प्रमाण एवढं वाढलंय ना, सगळ्या गोष्टी करतात, मुलं जे करणार नाहीत त्या गोष्टी मुली करतात.
सगळं सगळं, आम्ही त... ह्याच्या कुठे तरी एकदा पाहिलं तर वाईनच्या दुकानासमोर, कुठे चाललो आम्ही दोघी-तिघी मिळून, तर तिथं दोन-तीन पोरी बाटली घ्यायला, दारूची.
हं, दारू पितात, सगळंच करतात, मुलांच्या पुढे सांग दोन पावलं, सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहेत मुली हल्ली. उलट मुलांनाच धमकवतायत, धमक... होतंय काय, ब्लॅकमेल करणं हा प्रकार जास्त वाढलाय, हं. काय व्हिडिओ तयार करतील, हल्ली हे सगळं चाललंय आणि त्याच्यावरून ब्लॅकमेल करायचं. मुलांना ते खूप प्रमाण.
शिकायला ठेवतात, तर शिकणं बाजूला राहतं आणि या करामती चाललेल्या असतंय.
ते कॉलेज, होस्टेलवर तर खूप अवघड आहे परिस्थिती, मुलांना बाहेर ठेवतात ना. काय काय, त्याच्यात फुकट गेली सगळी मुलं.
आणि जे प्रामाणिक आहेत त्यांनाही हे चिडवतात, अरे घेऊन तर बघ एक सिगारेट, पिऊन तर बघ.
हं, चिडवत नाहीत तर त्याचं जगणं हराम करतात, अक्षरशः काही काही... हो, जो चांगला राहतोय त्याला जास्त ताप देणारे लोक आहेत.
खरंय. बरं, ह्या पोरी आई-बापाला नाही... पैसे मागू शकत नाहीत, तर मग असे बॉयफ्रेंड करायचे, त्यांच्याबरोबर... नको ते चाळे करायचे, परत त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि पैसे काढायचे.
व्हायरल करू या भीतीने मुलांनाच ब्लॅकमेल करतात, आणि ते हाणामारी करून झालं.
हो, आणि त्यांना काय पडलेलं नसतं लग्न होईल की नाही होईल ते.
त्यांना कशाचंही घेणं-देणं नाही, कसल्याच गोष्टीचं टेन्शन नाही.
पहिले बाबा आपल्या काळात, कुणाकडे बघितलं, कुणी आपल्याकडे बघितलं की मुलांनी चिठ्ठी पाठवली कोना हाती, कसलं धुरळा व्हायचा घरामध्ये,
नाही शक्यच नव्हतं ना, मुलींना बाहेरच पहिली गोष्ट पाठवत नव्हती, त्याच्यामुळे तर पहिले कस लहान वयातच लग्न पण व्हायचे ना मुलींचे अशे
म्हणजे हे बानगडी कळायच्या आधीच
सगळं जीत हो कसय स्वतः खेडेगाव जरी असल्या ना, ग्रामीण भागामध्ये तर जास्त, जेवढी शाळा गावात आहे तेवढंच शिक शिक्षण व्हायचं मुलींचं. शंभर टक्के, एखादी अगदी बाहेर ती सोय असेल तरच, नाही तरच नाही.
हो.
आणि तेवढं शिक्षण पूर्ण झाले, की लग्नाच लगेच चालु करायं.
लगेच लग्नाचं मग काय काय जणी मग लग्न झाल्यावर पण शिकतात, तशी अट पण ठेवतात.
नाही काय काय पण, ग्रामीण भागात तर अज आता तरी जर बऱ्यापैकी सुधरलं, पण पहिलं तर तसं, तिथं जेवढं आहे ना तेवढंच, पाचवी आहे सातवी आहे ते बघत नव्हते लोक, म्हणजे असं आणि मुलींना कुठे ठेवायचं एकट ना, असा पहिला प्रश्न असायचा त्यांच्याकडून
बरोबर. बरोबर
हं आता तसं नाही मुली घाबरत नाही बिलकुल बाहेर राहतात असल्या गोष्टी करतात हे असला उद्योग करतात.
उद्योग करतात एकिच्या नादानं दुसरी बिगडते त्याच्यामुळे ते सगळेच बिघडत चाललेत आता
बिंदास रस्त्याने जरी चाललं पहिले कसं, दुसरे जरी ओळखीचे भेटले तरी मुलं मुली घाबरायचे. नको ते काका दिसतील. आता हल्ली असं आहे ना स्वतःचे आईवडील दिसले तरी घाबरत नाही ते.
अगदी खूप निर्लज्ज झाली ही पिढी.
बिंदास चाललेले असतात रस्ताने भीती, लाजणं हा प्रकार नाही, आणि कोण जर काही बोलायला लागले तर तुम्हाला काय करायचं, तुम्ही कोण लागताय? सहज विचारतात आणि
आणि बोलणारा पण नाही बोलणार, कारण बाबा उलट उत्तर दिलं तर काय करायच जाऊदे मरूदे का आपल्याला
तू कोण, तुला काय करायचं, म्हटलं तर काय राहिलं आपलं? पहिलं तसं नव्हतं ना. मुलं हम्म
आता कोणी म्हटलं ना की माझ्या मुलासाठी बघ सकाळीच एका मामांचा फोन आलेला कि माझ्या नातवासाठी असेल तिकड मुलगी तर बघ तर म्हटलं माझा माझ्याकडे बायोडेटा पाठ-पाठवून द्या, तर मी नाही बघणार, कारण ती पोरगी कशी असेल, नसेल आपल्याला काय माहिती, मला आहेत भरपूर मुली माहिती.
हा.
बरं त्या काय वाईट वागतात असंही नाही, सगळं चांगलं दिसतयं पण आतमध्ये आपल्याला काय माहित?
नाही हल्ली कोणाचीच आपण खात्री देऊ शकत नाही, शंभर टक्के.
नाहीच ना त्यामुळे असं, असं पण म्हणू शकत नाही की बाबा मी तुम्हाला दाखवन पुढं पुढच तुम्ही बघा, नाहीच मी कसली जबाबदारी नाही घ्यायंच ठरवले, तुमचं तुम्ही बघा असेल त्याच्यात गट तर त्याचा तो पटवून आणेल.
हम्म, तेच तोच एक पर्याय नं चांगला आणि कसं माहितीय का चांगलं झालं तर आणि काही झालं प्रॉब्लेम की नाही ह्यांनीच आणलं होतं, अन् ह्यांनीच केलं होतं.
हो हे मध्येसतं होते ह्यानला कळायला
हो ह्यांनीच आणून दिलं मग चौकशी नाही केली, माहिती नाही काढलेली असं आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला, हम्म.
याना काढत बसायला आणि तेवढ्यात त्याला वेळ पण नाहीये ना ते सगळं बघत बसा सायला, हि, हं, हं इथं लग्न अजून आणि आपला वेळ खर्च करा, पैसा खर्च करा, जाणं येन करण्यात.
हा.
वरून असं दोष लावून घ्या आणि खूप असं म आमी तिला म्हणायचे लई किडा आहे तुला बरं काय, आई काहीतरी कुटाना करून ठेवशीन हा लै कोणाचा भरोसा नाही. तिला तीन चार वर्षापासून जबरदस्ती आम्ही बंद करायला लावलेत हे उद्योग, नाहीतर अमक्या ठिकाणची पोरगी आहे, तमक्या ठिकाणचा पोरगा आहे आणि तिला मान मिळतो ना.
हो.
लग्न झाल्यावर किंवा अजूनही तिच्या हातची लग्न सगळी सक्सेस झाली पण सगळे मानतात. कारण ती दवाखान्यात होती ना, त्याच्यामुळे तिच्या ओळखी खूप
काही -काहीच आस्त बरं का, एखाद्याच्या हाताला यश असतं म्हणजे नही का कुठलं काम घेतले हातात आणि ते पूर्ण झालं नाही, असं नसतं काम होतच त्या .
पण म्हणलं आता तू भरोसा नको ठेवु तु, तुझी शेजारची पोरीवरच सुद्धा भरोसा नको ठेवू, तिंच सुद्धा सुचवू नको कोणाला म्हटलं.
हम्म, पण लग्न हे कशी गोष्ट आहे ना माहित ये का? आ पण म्हणजे रीतसर करायचं म्हटलं तर मध्यस्ती लागतच.
लागतच लागत हो.
कारण आई वडील स्वतः नाही ना विचारायला जाऊ शकतात कुठं
आणि इथं कुठून माहिती कळणार ना, अस नातेवाईक वगैरे आपले ओळखीची पाळखीचे सुचवतात नावे
कोणाचे मुलीचे किंवा मुलाचे कोणाचे झाले तर आईवडील डायरेक्ट विचारायला जाऊ शकत नाही माझी मुलगी हाय किंवा माझा मुलगा हाय ह्याज्यासाठी मध्यस्थी हा लागतोच. लग्न करायचं म्हटलं आणि ते असे आता झाले लव्ह मॅरेज वगैरे होतात ते वेगळी गोष्ट आहे. पण जे रीतसर करायचं झालं तर आपल्या लागतातच
हो नाहीतर म ते वधुवर मंडळामधून मग तिथून पण खात्री नाहीत कोण कोणाची खात्री
को कशावरनं आपण कुठुले कुठले असतात ते तर लोकं माहिती नसते ना काय त्यांची हम्म हम्म.
त्यांचा धंदा व्यवस्थित चालू हाय विवाह मंडळांचा दोन-दोन तीन-तीन हजार रुपये फी भरून लोकं नाव नोंदवतात.
हित म्हणजे एक कुठं माहितेय का धाराशिव माहितये का तुम्हाला? धाराशिव जिल्हा तिथे एक ऑफिस आहेे विवाह मंडळाचं.
हम्म.
नुसत नाव नोंदवायला वीस हजार रुपये घेतात.
अरे बापरे!
हो. तुमचं लग्न ठरेल न ठरेल ती पुढची गोष्ट नाव नोंदवायचंय मुलगा मुलगी काय असेल तिथं जायचं नाव नोंदवायचं म्हटलं की वीस हजार रुपये पहिली फी आहे तिथं भरायला लागतं.
बाबा.
तेव्हा ते नाव नोंदवून घेतायत आणि जातायेत लोकं तिथं कुठून कुठून माहितीय
खूप लोकांना अशा वाटते ना चांगलं मिळेल
आता हल्ली काय झाले मुली भेटत नाही भेटत नाही असं चाललंय खूप मुली आहेत बरं का. पण मुलींची अटी खूप झाल्या तशा म्हणजे नाही का त्याच्यामुळे मुलीच भेट मुलं खूप आहेत लग्नाचे बघू जाऊदे तिथून तर झालं कुठून का मिळूदे कुठली का असना, कोणाची का असना असं खूप चाललंय
मुलांना हल्ली कसलीही चालेल बायको असंच
हो हल्ली तसच चाललंय त्याच्यामुळे मग नाव नोंदवायला तिथं जात आहेत तर लोकं ऑफिसमध्ये. वीस हजार रुपय भरून नाव नोंदवत आहेत तिथं.
बापरे! बापरे! म्हणजे हे दोन हजार म्हणजे साधारण पाच वर्षापूर्वीची गोष्ट मला माहि ती आता म भरपूर वाढलं असल मग
हम्म. हम्म पाच वर्षापूर्वी दोन हजार पाच हजारांनी नाव नोंदणी व्हायच्या. आता वीस हजार लागत्यात वीस
हो आणि वर्षभर ते असायचं वर्षभर तुम्ही फाईल बघू शकता ऑफिसमध्ये येऊन. झाले ना हां ओके ओके. ओके बाय.